जेवलो की रे तू?
निघालोय, आत्ता निघालोय. तू अजून, निघला नाहीस, वाटतं.
निघालस का नाही सुरे
टाटा
बाय, बाय, बाय, बाय टाटा बाय, बाय.
टाटा कर टाटा, बाय. बाय, बाय हॅलो, हॅलो
हॅलो
काय म्हणतोयस ?
मोबाईल जवळ तर ठेव रे.
काय
आवाज जरा म बाहेरचाच आवाज आलाय रे.
लांब असल्यागत वाटालय.
काय आता बघ आले काय नीट?
हां आता यायलय.
आता ते फोन बिघडलेला मुळे ते, तेज्यामुळ प्रॉब्लेम होत असल रे
हम्म हम्म. काय करालायस?
ते काय नाही चालोय क्लासला. ते रुप्यान काय घेतलाय बघितलास काय प्रोजेक्ट?
नाही.
गेम घेतलाय.
तुम्ही गेलता ना तू थांबलेला तू आपण चाललेलोच कि घरला.
हॅलो!
हा त्या कॉलवर जाता येतंय व्हय तस हॅलो
जातय की
हम्म
काय आलं?
हे ते रुप्यान गेम घेतला.
गेम घेतलाय?
होय ते आधी काय त्याच्या पूर्वी काय तशीच मज्जा वाटत्या काय
काय त्याला गेम तयार म्हण त्याला येतय, ऍप्लिकेशन तयार करतायेतं. वेबसाइट मध्ये गेम
वेबसाईट मध्ये गेम,
हा हा.
होय, त्या आधी पण त्याचा प्रोजेक्ट असतात.
हा आसिफ आणि त्याचा सेम होता ना? म्हणून आसिफ लवकर आलता शहाण्या पहिला त्याचंच नाव गेलत ना हॅलो हॅलो
हॅलो, हा कुठयेस. अरे ते पाचव्या चा कॉल आला यशच
कोणाचा
पार्सलवाल्या येतो पण का पार्सल पार्सल येणार आहे रे बहिणी नाही आता पाच मिनिटात
माझं पार्सल घ्यायला चालंलायस मग कधी लागत येणार येस.
नाही नाही तिथं थांबायलोय. झाल्या इकडच पाच मिनिटात येतो.
पाच मिनिटात आणि क्लासवर येणार ये.
हा म्हणजे अजून मी इथेच आहे रे त तो आभ्या येतो म्हणला आभ्या कॉलेज वर आहे.
तू काय येणार नाही.
अबे येणार ये की काॅलज वर आहे.
हम्म, मग तू कसकाय आलायेस.
नाही नंतर मी कॉलेजर चाललोय.
कॉलेजवर चालायचंय व्हय.
हा
रुप्यानं भारी काम केलाय की मग म त्या सूरज्यानं काय घेतलाय
सुरज्यान काय घेतला, म्हणून म्हटले तुला
एवढ विचारच नाही केला मी नाही‌.
रुप्यान तर काय कांडच केला की रे मग बघू कुठल्या गेम तयार करतोय ह्यो काय चॅट जीपीटीवरन धापणार आहे रुप्या
हे काय काय
परत गेम धापलास का नाही लगेच कळते रे गेम तयार करायला लगेच धापलास की कळते लगेच
चालतय ते ना
हम्म.
चालतय.
सांग तयार व्हायचा सोड.
हम्म नेक्स्ट मेगा प्रोजेक्ट ला काय त्याच हायच रे ऑलरेडी
काय म्हटलं
मेगा प्रोजेक्ट पण असं सिंगल सिंगल केले तर
मेगा बागीतलो काय सगळं ते काय लागते ते मेगा प्रोजेक्टच.
हम्म
ओ टी पी सांग,
लडतर होणार मेगा प्रोजेक्ट ला,
आवाज कटकट यालय.
हॅलो असल काय करालायस रे तू? एक मिनट थांब काय आर्यन आर्यन इथ थांब.
ओके पोहचलास?
कायलं
पोहचलात काय म्हणलं?
पोचलो आर्यन पण आलाय.
देेतोय
फोनवर फोन करालय बग ते आर्यन.
तू मग
मी आता पारस घेतलो आता जाणार हाय ह्याच्यावर घरला नाही बॅगेतच ठेवलोय घरला कुठ जातोस आणि, घरला गेलं की आणि ती गल्लीतली
हम्म
लय आवाज मागच गाड गाड्या गाड्या लई चालू आहेत काय तिथ?
काय आवाज यालाय गाडीचा?
लईच यालाय गाड्यांचाच आवाज यालाय.
आर्यन पण येऊन पोहोचलय तिथं, हॅलो
काय चालू आधीच चालू बंद आधीचा चालू
काय झालं?
आधीच चालू होतय ना,
आसिफ
आधीच चालू आधीच चालू
तुझा आवाज कट कटा लाय बाळ.
तीन ला करणार सर टास्क दिलाय टास्क दिलाय ओ,
कधी?
आता पाठवल्यात नव, तीन वाजता प्रोग्राम, तीन वाजता प्रोग्राम करणार हाईत म्हणून.
काय टाकल्यात मॅसेज?
तेला ना ग्रुप ला.
अ क्लास काय त्यांच्या काय
हुं. कॉलेजस
दॅट तीन ला सुरू होईल, म्हणलेत का? म्हणलेत का? केसन चालू करायचय का?
व्हय, काय पाठवल्यात नव ग्रुपला, सर नाहीेत. सर तीन ला येणार आहेत बहुतेक रे. काय काय दिल्यात न्हव, इंट्रडक्शन प्रिंट ऑफ कार म्युझियम, मॅथ पॉटलीन
हा काय, गाएज क्लास ओपनी ओपन आहेत सो आत मध्ये बसता आणि क्वेश्चन फॉलो करत. सगळ्या फिज तीन पी एम ला सुरू होईल. म्हणजे क्लास ओपन हाय, सर नाही हाय फक्त.
हुं.
कळलं काय, जायचं आत बसायचं, सोडवत बसायचं. आणि तीन वाजता चालू होईल. आसा विषय हाय.
आसा विषय हाय.
हे क्वेशन तीन दिवसात पाठवल्यात की.
हुं.
एक मिनिट थांब. अभ्याचा फोन आलाय.
क्लास चालूच हाय. कोन नाही आत आजुन. मग क्लास वर, मग यो भेटला का नाय अभ्या.
हॅलो.
हा.
हॅलो.
बोल बोल, अभ्या काय आला काय नाही अजून?
यालाय यालाय इकडं यालाय, न्यायला याय लागलाय.
बर चालतय घे ये. ठेऊ काय? हॅलो.
जिव्हाजी पाशी येतो म्हणलाय, एका मिनिटात.
हू हू, बरं म मी ठेऊ का काय?
असूदे दोन मिनिट आजुन.
दोन मिनिटं थांबू. ते आर्यन एकट आत गेलय, आजुन कोण तर हाय वाटत आत.
आर्यन गेलाय, जावून आत आत बस जा की जा. आत बसल्यात आत.
हा.
ते नाय आत जाऊन बसायचं ना, मज्जा करायला मग प्रोग्राम करत बसशील ना.
प्रोग्राम करतो सोड, एवढा काय विषय नाही.
आयो कुठे गेला अभ्या
अरे व्हा
बडबडा आहे तु
कृषिक एक आकाश आकाश भाई कृषिक आणि आर्यन
लवकर बसलाय काका जेवायला.
हा पाठी बसु काय रे. हा पाठीमागं सगळे बसलेत चालतय येतो काय? काय बोलतोस कुणाब बोलतोस ओळखीचा हाय का रोया पोरगी